हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हो नमस्कार, कशा आहा तुम्ही?
नमस्कार, मी मजेत आहे, तुम्ही कशे आहात?
मी पण
का माझा.
हो येतंय आवाज.
मला आवाज येतय का क्लियर तुम्हाला?
हो मला क्लिअर तुम तुमचा आवाज येतय. हो.
कोणत्या विषयावर आज चर्चा करायची आहे?
अ शेतकऱ्यांवरती आपण बोलू शकतो कारण आता पाऊस पण सुरू आहे. आमची इथ आता पाऊस होतोय, सध्या म्हणजे पाऊसामुळे जास्त पाऊस झाल्यामुळे इथ शेती जे आहे त्याला जास्त नुकसान झालंय.
ठिकाण आहे पाऊस काही ठिकाणं पाऊस पण आहे वातावरण पण आहे तसं होत.
हो हो हो. सध्या म्हणजे कसं आहे म्हणजे ज्यांचे पिक पिकलेले होते. त्यांचं फारसं म्हणजे नुकसान झालंय. म्हणजे आणि जे आता भाजीपाला जे असतात ते पण म्हणजे आता व्यवस्थित येत नाही कारण ते वरले झाले की ते पूर्ण पुढं विकता येत नाही.
पाऊस
हो बर.